हा बोला
काय करतायस,
काय नाही चालूयता आवरायच, आता मुलांची शाळा चालू होईल. तिची गडबड आहे. खरेदी करायची वया
पुस्तक आहे ह कधीपसून आहे शाळा चालू?
आता सोमवारी चालू आहे. आठ तारखेला आठ जून ला हा त्यामुळे तीच गडबड चालूय आता सुट्टीवरून आला गावी जाऊन, आता ही तयारी करायची हा माहेरी गेले होते.
जून महिन्या आला की आली शाळेची तयारी,
होय, शाळेच तर मुलांच सगळं काहीतरी घ्यावं लागते, सगळं वया पुस्तकं त्यांचं त्यांचं
वया पाहिजे नवीन बॅग पाहिजेस्.
होय तस कस आध आपलं तस ना गेल्या वर्षीचीर्ष
चच ते फाटापर्यंत बॅग, तिक जुन्या वया काम पानं राहिली वापरायची, आताच्या नवीन पाहिजे, ते एकमेच बघून कि चांगलं घ मला तसंच पाहिजे, जस
हा आणि कस आई वडील पण जर आहे असं ह त्याला चांगले घेतले दुसऱ्यानी आपण पण
पण पण घ्या पाहिजे स्टेटस मेंटेन करायचा असतोय स्टेटस मेंटेन करायचा असतोय त्यांना म्हणूनां
हे होतं ना मुलांवर अात प्र हे वाढतय
पण मग ते कोणत्या पण गोष्टीला हट्ट करतात. पाहिजे म्हणजे पाहिजे, सवय लागते आम्हाला दुसरां लगेच हे करतात दन
काय नाही आवरलं, खरेदी बघायचं तर दुपारी जायचं आवरून तेच चालूय
हम्म हम्म.
हा.
आमच्या मुलाची होईल, शाळा चालू पण त्यांना काय अजून नस तेवढे शाळेतूनच देतात. हो मग त्यांना शाळेतूनच देतात, पुस्तकं त्यांना तिथे पैसे द्यायचे.
हा हा हो आता त्यांना जे असत थोड पेन्सिल वर् अस ना जास्त त्या वही वगरे जास्त लागत नसतील, ते बुकच असतात त्यांची तेच सोडवून घेत असत ते
होय असतील, नोटबुक पण अजून काही त्यांनी फोन केला नाही किंवा मेसेज
हा हा काय ते शाळाचा एक आठवडा भरते कस त्या ह्याच्यातच जातय.
होय, ते आना, ते सांगतात आता टीचर शाळा चालू वाहायच्या आधी.
हा हा म तेव्हा हे करायचं, मुलगा कितवी ला आता मोठ्या गटात ना.
मोठ्या गटात आहे.
हा हा मराठी मीडियमच आहे.
होय मराठी मिडियमच आहे, ते पहिलिला गेल्यानंतर असतय, त्यांच्याइकडे सेमी ला किंव्हा इंग्लिश मिडीयमला घ्यायचं आसेल, किंवा मराठी मिडीयम हा पहिली पास पहिली पासून आहे, सेमी
सेमीला कसं बेस पण तयार होतय ना.
होय म तेच. च आता बघूया ह्या वर्षी अ केवढं हे होईल तेच त्या वर ते डीफेड पहिलीला
हा, हा, हा नाही, करून घ्यायचं मुलाना कसं
होय करू घेते, पण पोरांना कसं खेळायचंच जास्त वेड आसतय
ही वेळ आहे, पण ते अभ्यास पण थोडा जरा भीती घालून
होय नाही, करतात करतात मुलं अभ्यास पण आपण लई ओव्हरलोड केलं कणी त्यांच्यावर मग त्यासनी ते त्रास वाटायला लागतोय, अभ्यास म्हणजे
नाही होय, नाही हसत खेळत म्हणजे त्यांना खेळत खेळतच आपण थोडंफार शिकवायचं म्हणजे आस ते अ म्हणजे अंक मोजणे हे ते म्हणजे वस्तूतून ते दाखवायच, एवढ्या वस्तू आहेत त्यातून एवढी वस्तू काढली तर किती, राहिली तेन आसं
हा
खेळत खेळत आपण शिकू शकतोय त्यांना
खेळत खेळतच शिकायला पाहिजे आणि
हा आ, ता कस ते एक अजून एक विषय आलाय खेळू करू शिकू असं एक आहे आमच्या मुलग्याला आहे तो हे विषय हा म्हणजे खेळत वगैरे रमत गमत
रमत गमत अभ्यास करायचा म्हणजे लोड घ्यायचा नाही.
तर इंटरेस्ट येतोय मुलांना पण हा मुलांच आता कसं धावपळीचच हे हाय हो सगळ्यांचच प्रत्येकाला म्हणजे वाटतं आई वडिलांना कि आपला मुलगा हुशार व्हावा त्यांना चांगले का हे म्हणजे प्रत्येक आई वडिलांची अपेक्षाच आहे की आपण केलं नाही, पण मुलं करू देत करण पुढच भविष्य तेवढ हे आहे ना.
होय भविष्य आता त्यांच्याच हातात आहे. तिनी अभ्यास वगैरे व्यवस्थ व्यित करून पुढं हे केलं तर मग चांगलं आहे, हम्म.
त्यामुळे नाहीतर काय मग, नाही शिकलं हे तर त्यांचच हे आहे.
त्यांचाच नुकसान आहे त्याच्यात. हम् परत नंतर मग जॉब च टेन्शन सगळ टेन्शन आहे पुडं.
हा कस तर हिचच, सगळं कंप्यूटर चे युग झाल्यामुळे तेवढी आपली पण कपसिटी पाहिजे. आता आत्ता एवढं आलेय पुढ काय येईल काय सांगल
काय सांगता येत नाही आता ए आय मूळ तर किती हे आलंय जॉबच, प्रॉब्लेम. हा आता पुढ त्यांच्या अजून दहा वर्षां काय येईल सांग
नाही हा, नी हाय आ, सगळे कस कॉम्पिटिशन वाढले ना सगळ्यात.
होय अजून दहा पंधरा वर्षांने काय होईल तर नाही सांगत. उतरला उतरायलाच पाहिजे त्याशिवाय तर टिकाव लागणार नाही आपला. नव्हतं काय एवढं, रेगुलर. आपल शिकायचं आणि खेडेगावात कुठं एवढं काय माहिती पण नव्हं तर काय शिकायच आपल हाय रेग्युलर ते शिकलोय आपण कुणी सांगितलं नाही हे करा ते करा.
कुचं गायडन्स वगैरे अस तर काही पुढच्या दृष्टिकोनानं केला असत. ना
होय मग ते ते शिकून पण असं वाटतय व्यर्थच हाय. त्याला का
हा मग तेच की आता तेच जर आपण पुढं काहीतरी वेगळं शिकलो असतो, तर काहीतरी त्याचा उपयोग झाला असता जॉबला वगैरे हम्म त्यामुळेच
तेव्हा कोण सांगत पण नव्हतं असं करा पहिले कसं दहावी बारावी झालं की मुलींची लग्न व्हायची. त्यामुळ आपण शिकतोय आपण शिकतोय हेच जास्त महत्त्वाचं वाटायचं म्हणजे कायतरी शिक तर- हा जाऊ दे असं वाटाय लग्न करण्यापेक्षा ते तेवढं शिकलेलं तरी बर असं वाटायचं पण आता वाटतय ते शिकण्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकला असतो तर वेगळं काहीतरी असतं आता असं वाटतय त्यामुळे पोरांना दिशा दिशा दाखवायला पाहिजे योग्य काय, चुकीच काय, बरोबर
हा नाही पहिला आईवडिलांची पण परिस्थिती ती नसायची ओ आता तेव्हा मुलं पण असेच दोन तीन मुलं असं ते
होय, आणि शेतकरी जास्त करून शेतकरी कुटुंबातलीच मुलं असायचे आणि आईवडील पण शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडं पण एवढं खर्चाच बजेट ते नस नसायचं तेव्हा
हा हा होय ते परिस्थिती
परिस्थिती मुळ हा तेच कि, शिकतात कि शिकतात ज्याच्याकडे जिद्द आहे, ते करतय सगळं आणि ज्याला खरोखर सगळं मिळून पण करायचं नसतय ते मग काहीच नाही करत
ते तर हायच त्यांची चुक ना मती एवढं भेटून पण त्यांनी नाही
मुलांनी पण कराय पाहिजे ते गरीब परिस्थितीतलं असे ते काय म्हणतेय आतापर्यंत आमच आ दिवस गेल पुढच तरी चगलं यायला पाहिजे म्हणजे जिद्द ठेवून करतय आणि ज्याला सगळं आयुष्य आयशो आरामात भेटले ते म्हणत माझ्याकड सगळं आहे मला काय करायची गरज नाही. हो आणि म ज्याच सगळं त्याच्याकडे आहे तो म्हणतोय माझ्याकड तर सगळंच आहे मला काय करायची गरज मग ते अशी माग पडत्यात म नं
हा मगच ते आईवडिलांनी कमावलंय मुलांनी खायचं पण त्यांच्या मुलांनी काय खायचं असं पण होतंय हा त्यामुळे आतापासून शिक्षण पाहिजेच शिक्षण
होलाच
हा शिक्षणाशिवाय काय हे नाही. पर्यायच नाहीय नाही शिकलं तर मग काय ओजी वडवा हे करा मग याची कामं असतात सगळी
काम नाही भेटत म्हणजे काय मिळेल. ते कराय पाहिजे काम
करायला पाहिजे हा आता नाही शिकलं तरी पोटासाठी काही ते केलंच पाहिजे. ना शिकायला पाहिजे. काहीतरी काम करून हे करून आपलं हे चालवायचं असं होतय तर शिक्षण महत्वाचंच आहे आता किती म्हणजे जस बदल होईल तस शिक्षण घेत गेलं पाहिजे.
होय आता शिक्षणात पण बदल आता आमच्या वेळेला वेगळं होतं. आता
सगळ्यात भाग घेतला पाहिजे. सगळं बँकिंग क्षेत्रात हे ते आपल्या घरच्या घरी सगळ
हा हम् आणि आपल्या आणि आपल्या वेळेला वेगळं शिक्षण च पद्धती होती आता वेगळी आहे कितीतरी पद्धती सीबीएसई हाय
होय भरपूर बदललेय ना आता जरा.
बदलय पहिला एक स्टेट बोर्ड तेवढा होता.
हम्म आता वाढलंय. हम्म तस आता ते वाढेल जसं जग बदलल तसं ते आता हे करायला पाहिजे ना. त्यामुळे जग बदलल तस आपण पण बदलत राहायला पाहिजे.
हम्म तेच की.
पुढचं कसं आता भविष्याचा विचार केला असता तर मग ते भविष्य जर आहे जाणार. आतापासून टंगळ मंगळ केले तर मग पुढचं हे नाही होत. आणि एकदा वेळ निघून गेली की परत येत नाही ना. ज्या त्यामुळे आहे त्या वेळेत चा सदुपयोग करण आपलेच आपला काम आहे. त्यमुळे वेळ किती ते आपल्याकडं काय ते त्यानुसार आपण आपलं नियोजन केलं पाहिजे.
हम्म
त्याशिवाय हे नाही. आणि शिक्षण म्हटलं तर ते आपल आतापासूनच व्यवस्थित
व्यवस्थित घ्यायला पाहिजे पायाच महत्त्वाचा आहे पायाच व्यवस्थित पाहिजे बेस महत्त्वाचा आहे.
कसं आता पाया मजबूत अस असल तरच इमारत व्यवस्थेत उभारते नाही तर मग मध्येच जरा ळ ढळमळणी तर मग तेवढे घातलेले पण ते म्हणजे